हां ताई
हा आवाज येतोय ना ऐकायला.
अ मला कमी आवाज येतोय पणं तुमचा.
अच्छा एक मिनिट ह.
हो.
हां नमस्कार येतो आता हॅलो.
हां आता येतोय.
हां नमस्कार.
नमश
काय म्हणता कसं चाललंय?
सगळं व्यवस्थित झालं का तुमच चहा वगैरे
हो हो नाही असं मी चाहा नाही पीत ह रोजचा? अ फार क्वचीतच कधीतरी बाहेर गेली तरच, घरी नाही मी कधी करत चहा.
का आम्हाला त लहानपणापासून सवय पडलेलीय ना ओ ती. आधी आजी सगळे जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे चा करायचे चार वाजेला.
आच्छा आमच्याकडे अ नाय. म्हणजे मिस्टर अ होते आ होते तोपर्यंत करायचे आता ते नाहीयेत. त्याच्यामुळे आता घरी म्हणजे तरी मला आवडतो चहा म्ह जे मला आमच्या घरी खर मला माझ्या मुलीला असं कडक चहा लागतो जसां टपरीवर मिळतो.
पण आम्ही त्याची सवय नाही लावून घेतलीय ह असं म्हणजे ती कडक करते मी म्हणजे दुधाचा जास्त जास्त दूध घालते आणि पाणी कमी घालून न एकदम कडक बनवते प जेव्हा टोस्ट खारी वगैरे असं काही आणतात ना तेव्हाच फक्त बनवते चाहा इ इतर वेळी बनवत नाही आता किती मला आठवत पण नाही मी शेवटी आता कधी चहा बनवलेला. गावी गेले होते माहेरी त्यावेळी मी बावांबरोबर वगैरे बन पीत होते ते.
हम्म हम्मी.
परत महिन्याभर होत आला पिलास नाहीं.
हम्म हो ना ते सवय पडली का मग तो मिटत नाही हो.
हा एकदा तर कोणाकडन चहा ची सवय लागल की जात नाहीं. पण मी नाहीच लावून घेतली काही जण म्हण त स्वतःला आम्ही जसे बेवडे असतो तसे आम्ही चावडे आहोत खरं.
हो ना हो ना नाही तो चहा जर नाही पिला ना खूप म डोकं क दुखायला लागतं हम्म.
दोन वेळा त काही जणांच एकदम मनि म्हणजे म अगदी भर पूर जेवढा मिळेल तेवढ्या कायम पीत असतात तसं.
हो ना नाही तसं नाहीये सकाळी फक्त अर्धा कप असं तो नी संध्याकाळी अर्धा कप, ती आता सवय पडलेली ना
तू करा असं ज्यांना असं खूप प्यायची सवय असते ना चहा त्यांना.
हम्म मगं.
हो ॲसिडिटी वगैरे काही जण उप पाश वगैरे असलं तरीसुद्धा फक्त चहा वगैरे पिऊन राहतात मग ते ॲसिडिटी वगैरे होते.
हो आणि म्हणायला गेलं तसं हा एवढा काही चांगला नस
हा म्हणजे आडि सा बीना स चा म्हणजे साखरच्या एवजी गुळ घातलं तर आपण? त्याच ठीकय का जे आता गुळसुद्धा म्हणजे आप पण दुधाचं असल्या तर त्याच्यात नाही घालायचं आता आमच्याकडे मा घरी माहेरी करतो त्यावेळी आम्ही. कपात घालतो गुड. गुळ पावडर माहिती ना कपामध्ये घालतो आणि मग त्याचं चहा बनवतो.
हा.
हा म्हणजे जेव्हा चहा उकळत असतो तेव्हा नाही घालत साखर गुळ काहीच घालत नाही. कापामध्ये घालून मग ते गुळाचा चहा हा म्हणजे जर एकदम कुणाला डायबिटीस किंवा अस असेल तर, थोडंफार गुळ घालून तठीक आहे चालत.
आमच पण इकडे, साखरेचा किंवा गुळाचा चालू असतो चहा. गुळाचा पण आता केमिक
हो हो पण ते आपण ऑर्गॅनिक जर गुळ पावडर घेतली ना,
हम्म.
तर चांगले व्य असते.
होणार मला काय एवढा गोड नाही आवडत मला चहा. अगदी फिका. हा,, मा आणि विना साखरेचा पण आवडतो मला चा पिऊन घेते मी.
अच्छा हा बिना साखरेचा तर त्याच्यात हे घातल पाहिजे. अ काय ते दूध जास्त घालावं लागत. हा किंवा कधी याचा पण आईस टी म्हणा. आ..
गुडही नाही मोडी चा म्हणतो ना,
अच्छा अच्छा कोरा पितो का दूध पण नाही घालत.
नाही गुळ नाही आणि साखरही नाही.
अच्छा चांगलं आहे मग सवय.
ते गवतीच्या हो हो उडीिना वगैरे, पाना
हा तुळशीची पानं गवती चहा वैगैरे,
हो मिरी वगैरे टाकायची त्याच्यात हो आणि त्याच्यात मग दूध अगदी कमी प्रमाणात टाकायचं दूध नाही जास्त टाकायच आणि
तर मी आता मध्ये आता एकदा गा एका ठिकाणी गेलेले आहे तिथे त्यां त्यांनी तो काळा चहा दिला होता पण गवती चहा एकदम छान म्हणजे त्यांच्या घरचा होतां तो गवतीच्याच झाड रोप
हम् हम् ह् हो त्याची सुगंध छान आणि इकडे बाजारात मिळतं ना आमच्याकडे
अच्छा
हो म्हणजे बाजार भरतो ना आठवडी बाजार
अच्छा अच्छा माझ्याकडे पण आधी होत. झाडगावतीच्याच नंतर ते सु कलं म्हणजे होत तरई वर्ष दोन वर्ष होतं झाड नंतर, सुकल. का मी बघितलंय आमच्या गावी ना गवती चहा कुत्रे वगैरे असतात ना कुत्रे मांजर वगैर त्याला ते पोट दुखत कि ते बरोबर ते खातात म्हणजे ते कुत्रे मंदिर वैरे त्यांना सुद्धा कळत की, कोणतं ग आहे पाला औषधी आहे वगैरे
हो पोट दुखलं का कुठली वनस्पती खायची तेही माहिती
हा त्यांना बरोबर ते ही गा उपजात जाण असते. आणि ते बरोबर खातात ते, कारण मी अगदी म्हणजे असं कुठेतरी एकदा व्हिडिओ पण बघितला होता, त्याच्यात वाघ पण असाच काहीतरी पाला खात होता म्हणजे कसं अस आहे बघा आपल्याला माणसं असून आपल्याला कळत नाही पण ते प्राण्यांना कस त्यांना द ज्ञान आहे की त्यांना हे कुठच पाला खाणं आणि काय म्हणजे खूपच खर आश्चर्य वाटते
हो ना पूर्वीच्या वेळेस जे चहा पावडर असायच ना, अगदी जाड असायचं म्हणजे पाल्यासारखं.
अगदी थोडस तरी घातलं ना त्याच चांगलं छान कडक चहा व्हायचा
हो आजोबा नाही आणत चहा पत्ती तर अशी काड्या पण असायच्या त्याच्यात आणि असा पाला असायचा जाड जाड आणि तो चहा आहे ना कॉफी कलरचा व्हायचा, काळा नाई व्हायचा
ह हा हा हां.
केमिकल वगैरे काही युज करता काही सांगता नाही येत. पण मग आता जर चहा जर तुम्ही उकळाला ना तर अगदी
हो आता आजकाल काही सगळ्यातच भेसळ चहा म्हणा दूध म्हणा काय आपण पी खातो त्याचं कशामध्ये आपल्याला काय भेसळ म्हणजे सांगता येत नाही कशात
हम्म. आणि ते चहा मधे जरी तुम्ही काही नाही म्हणजे वरून किंवा तुम्ही गवती चहा नाही टाकली किंवा पुदिन्याचा पाला नाही टाकला तरी पण छान लागायचा ततो चहा
अच्छा.
हो अगदी वेगळाच
तुळस आणि हे वगैरे घालून पण छान होतो खर तर
हो मग ते आयुर्वेदिक काढ्या सारखंच होतं ते
हा काही जण म्हणजे उकळी आणतच नाही एकच उकळी आले कि मग पटकन बंद करतात.
हो जास्त उकळत नाही मग तो पाण्यासारखा लागतो तो जर उकळला नाही ना तर पाण्यासारखा लाग मग ते कॅफेनचे प्रमाण असतं ना चहा मधे म्हणून आपल्याला त्याची अशी सवय लागली व्यसन सारखं
आता जरा गरमीमध्ये थोडं लेमन टी वगैरे, आईस टी वगैरे चांगलं वाटतो.
हो हो दाखवला.
आता तर खरं काय जेवायचं सुद्धा वाटत नाही मसालेदार पदार्थ वगैरे सगळं नुसतंच काहीतरी थंड प्यावं ताक म्हणा आणि असं काहीतरी असंच वाटतं कोकम सरबत वगैरे
हो गर गरमी पण आहे ना या वर्षी खूप गरमी
तुमच्या इथे पडला का पाऊस? आमच्या इथे पण नाही नाहीच पडलय, आमच्या गावी पडला होता मध्ये कोकणामध्ये
हम् हम् हम् तिकडे तर काय तिक तिकडनच येतो ना पाऊस?
हो हो हो. तिथे पहिलं सुरु होतं पण तिथे पडला आता गेल्या आठवड्यापासून थोडा थोडा पडलाय म्हणे. तिथे थंड आहे इकडे आपल्या एवढं गरमी नाहीये. आणि इकडे तर म्हणजे शहरामध्ये अजिबात नाही राहवत आहे.
हो ना आणि झाडं भरपूर येत इकडे इकडे झाड नाही ना लोक असे सगळे आता आमच्याकडे रोडाच्या काम चालू आहे ना
हां हां
तंवं भरंपूर अशी झाडं म्हणजे ते कापले गेले लावतील ते त्यांचे रोडाच्या कामं पूर्ण झाले कां?
हां
हुं
तेचं लावली पाहिजे खरे तरं झाडं नाहीं तरं त्यांच्याशिवाय किती म्हंजे कडक हे ऊंन आणि सगळं पर्यावरणं सगळं खरांब होतं.
जेवढी टेक्नॉलॉजी वाढंते नां
हां तेवढं जास्तं म्हणजे हांनी पोचते ह्यांला निसर्गालां
होयं होतोय निसर्गाला पणं आणि कसंय आपणंही बघां कुठे गावांला गेलो नां की आतां बियासोबंत न्यायच्यां झाडांच्या लिंबू लिंबाच्या असतीलं किंवा लिंबूच्यां असतांत सीतांफळाच्यां आंब्यांच्या कोळां आम्हीं नां एक पिशवी भरूंन ठेवतो. जायचंय आपल्यांला आतां पावसाळां लागतोय. कुठे नां कुठे आपल्यांला एक दोन दिवस जांयचे आहे, आम्हीं सोबतं नेतो आणि रस्त्यांचे जरं बसं ने जायचं किंवा गाडीने जायचं राहिलं नां तरं रस्त्यांने फेकतं जांतो. जे जगंतील ते हँ हे बरं आहे.
हां कारणं सीड मी पणं ऐकलं होतं सीडबॉल म्हणूंन असतं म्हणजे जसं आतां तुम्हीं म्हटलं तसं सीतांफळाच्यां वगैरे त्यां बिया असं तांत नां त्यां अशा पातंळ कॉटनच्यां कपड्यांमंध्ये असं शेणखंत वगैरे असं घालूंन कुठे कुठे असं जातं निघतांना आपणं प्रवास करतांना थोड्यां थोड्यां कुठे कुठे लांबर असं टाकतं जायच्यां मंग तिथे पाऊस त्या दिवसांमध्ये मंग त्यां रुपतांत तिथे
हो रुजले कां मंग त्यांच रोपं तयांर होऊन झाडं तयांर होतांत ते
हां मंग ते कोणीही खाऊं दे पणं कोणांला तरी मिळतं आ तरं तरी आणि आदिवांसी वगैरे आतां आपणं जंगल परिसरांत जरं अशा प्रकारे गेलो कुठेतरी आणि त्यावेळी जे असं तीते टाकलं तरं आदिवांसी लोकांनां पणं एक तो उपजोग मिळेलं कारणं आपणं बघं कधीतरी प्रवासांमंध्ये बघितलंय घाटांत वगैरे जातं असतांना कोणकोण आदिवांसी मुलं वगैरे लहान लहान मुलं पणं बघा करवंद जांभळ वगैरे असशेचे बा हे माह विकतांत फळं ते विकतं असतांत ते लोकं असेचं त्यांचेच तसेचं त्यांची उपजीविका चालतें नां
हो आणि तसंच असतं नां मंग ते आतां एखाद्यां पक्षीने किंवा प्राण्यांने खांल्ले ते बिया वगैरे मंग ते पुढे जाऊंन मंग त्यांचे पोटांतनच बाहेर पडले कि मंग त्याचं पणं रोपं रोपंट तयांर होतों
बरोबर
हो आणि असं आपणं कुठे गावांला गेल की न्यायचे फुलांचे असो कशाच्यांही असो ते रोपं वगैरे आम्हीं लावतंच असतों पणं तसं आहे म्हंनां आतां बिया टांकल्यां लिंबाच्यां मंग उतरले दोन तीनं रोपं
मंग येतीलं आपलां टांईम झालायं तुमच्यांशी बोलूंन छांन वाटलं धन्यंवाद